हॅलो,
हा, येतोय का आवाज?
हा येतोय येतोय.
बरबर. काय नाही आवरलं बघा. सकाळधरण कामच चाललंय.
हां, मुलांचे डबे बिबे.
डबे नसतात त्यांना जेवण चारूनच लावून देतो. मग शाळेत कायतर देतात खायला खाऊ तेन तेवढा.
हां.
बाकीचं काय नाही डबल तेवढं चारुन, चारवून लावून. हं.
म मुलगीला पण अं ब किती वाजता येतीया मुलगी?
मुलगी बी तवाच येते दिड वाजताच येत्यात दोन्ही बी ते आता पाच सपून सहाव वर्ष लागलय ओ पुढच्या वर्षी पहिलीला जाणार.
पहिलीला जाणार बरं बरं बरं. बरं झालं एकाचं ह्याच्यात दोघं जात्यात म्हटल्यावर जरा
हम्म ते संग संग जात्यात एकामेकाला आणि ते एकट असल्यामुळे कोण जाईत नाही.
हा हा हा हा हा हा हा बरं बरं बरं सवय होती.
पोरग्याला बी तोपर्यंत.
होय होय होय होय होय होय.
आणि त्याच्याच तिच्यासंग लावून द्यायचं तो लहान आहे अजून त्याच बसत नाही वय तरी बालवाडीत. पण ते पोरगी संग जातोय म्हणताना लावून देतो.
आमच्या नातवाला तरी पावणे दोन वर्षातच घातलेलं बघा.
बालवाडीमध्ये होय.
बालवाडीला प्ले ग्रुपला मग ते कसं ते जरा वर्षभर गेल्यामुळं म्हणजे त्याला आत्ता ते म ह्याच्या मोठ्या स्कूलला घातलय की नाही, अजिबात रडत नाही जाताना.
होय तेच की, लहान गटात पहिला लावून दिल.
लावून दिलं का नाही हा व्यवस्थित आणि तेव्हा पण कस फक्त एक दोन दिवस जरास म्हणजे रडल्यासारखा केला नाहीतर काय नाही ति थ गेल की निवांत बघा.
आमचा पण मुलगा जाईत नाहीचं म्हणालता वाटतं शाळेला जाईत नाही जाईत नाही मी तवा अडीच वर्षाच्या आदूगरच लावून दिलोय त्याला. मुलगीला बी तसंच लहान असताना पासनच लावून दिलोय.
हा म्हणजे कसं परत त्रास देत नाहीत किंवा तिथं जाऊन डबा खायचं हे असं त्यांना सगळी सवय लागत्या.
हम्म. चांगली सवय लागत्या. डबा काय रिकामाच देतोय मी तिथ गेलं की नाही तिथं आठ आठ नऊ वाजता अकरा वाजता देत्यात. अकरा बारा वाजता नाश्ता आणि एक वाज ता तेनी जेवायला देतात म जरा भात खिचडी देत्यात. सकाळी हा सुजी असत्या.
हा हा.
सुजी देत्यात सकाळी नाश्त्याला. दुपारी भात देत्यात.
हा हा हा हा हा. हं. चांगलंच पाहिजे ओ मुलांचं कसं हूतंय त्यांना पौष्टिक अस सगळं आता ह्या वयात
हम्म. देत्यात चांगलं देत्यात अन्न चांगलंच देत्यात मॅडम बी लक्ष देत्यात चांगलं. हाय जर लहान आहे म्हटलं तर बी चारवून बिरवून हे करत्यात. काय तर शू ला तेन आलं कणी त्यांचं तेनी बघत्यात. बाथरूमला आलं कणी घरला येऊन सोडून जा जवळ आहे.
हा हा हा.
बाथरूमला तेन आल
पहिल्या त्याला पहिल्यांदा सोडायचं होतं तर आम्ही हिकडून गेलो होतो.
हम्म.
त्याला सोडायला पहिल्या दिवशी मग गेलो ते स्कूल मध्ये ते समथम म्हणून सांगली
हा.
त्याच्या स्कूलमध्ये मग गेलो, त्याचे पप्पा पण आले होते मग पप्पा काय बाहेरच थांबले त्याला घेऊन आम्ही दोघच आत गेलो.
हां
मग निवणत म्हणजे बसला बिसला मग त्यांनी सगळं त्यांचे स्कूलची काय काय माहि ती सांगितली कसं आहेय काय हाय पहिल्यांदाच म्हणजे सगळ्या पाल काना वैगेरे. सगळी माहिती वगैरे सांगितल्यानंतर काय केलं सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि परत परत एकदा सगळ्या मुलांना एकट्या एकट्याला आत घेतलं.
हा ह
आणि पालकांना सांगितलं तुम्ही बाहेर थांबा एक तासभर आम्ही मुलांना थांबवून घेणार म्हणून असं.
हा हा
मग आत जाताना एवढी एक एक मुलं रडत होतीत
म्हणजे अस हे नाही आणि आमचं कस झालं आमच्या शेजारचीच एक लहान मुलगी पण आहे त्याच्यापेक्षा एक चार महिन्याची मोठी
हा ह
हो्यो काही नाही तिच्या हाताला धरून ती दोघं पण न रडता गेलीत बघा.
ते एकामेकाला सांगत असल तर काय वाटत
हा आणि गेलीत म्हणजे परत कणी एक तासभर म्हणजे बाहेर असा रडायचा आवाज एवढा येत होता
हम्म
मग तेी सगळं किती जणांना थांबवणार ना पहिल्यांदाच मुलं म्हंटले की जरा हे करत्यातच मग मुलांना सगळ्या म्हणजे शांत करून हे ते अस करून त्यानी कशी थ त्यात काय बघतात ना तासभर कसं कसं
होय बघतात की,
हा अस मग तासाभरान ह्यो आला तर निवांत बघा
म्हणजे जरा सुुद्धा काही नाही ही दोन येताना व्यवस्थित हाताला धरुन आणि परत आली.
ते दोस्त असले तर लहान गटात शाळेला लवकर जर लावून दिलं कणी मग व्यवस्थित जात्यात. तेज टाइम करून आपण म्हटलं लहान आहे मुल अजून थोड देर राऊ दे राहून दे असं करतात कणी ते नंतर लई दमवत्यातत मग मुल.
हा मग तसच होतय. मग काय नाही मग त्या दिवशी आलो परत घेऊन आम्ही तासभर असं हे करून. दोन तीन तास गेलेच आमचे तेच्यात मग ते दुसऱ्या दिवशी काय केल त्यांनी दोन तासच फक्त स्कूल घेतलं. मग दोन तासान परत दोन दिवस काय केलं दोन दोन तास थांबवून घेऊन जावा म्हणून सांगितले. म्हणजे कशी मुलं थांबत्यात
हम
ते त्यांना बघायचं होतं असं.
हम
मग दोन दिवस तस.
हा, चांगले शाळा भरपूर चांगल्या आहेत, आमच्या तीथन सांगलीच जवळच आहे. सांगलीन लवकर येतय, कुपवाडला सांगली, कुपवाड.
कुपवाडलाच हेच ते आशादीप म्हणून आहे बघा. हा, म्हणजे सांगलीत एक नंबरच स्टँडर्ड आहे ते असं.
हं, हं, इथे आम बहुत जण राहतात कि नाही, तिथे बी हाय एक जीन शाळा म्हणून.
हा.
कबनूर रोडला का काय तर कुठला रोड आहे ते, त्या रोडला हाय त चांगली शाळा तिथं, तिथं काय आम्ही ति तिकड माहेरला कवातर आठ दिवस तेवढ जातो. यायचं, भावाचं बी दुकान आहे तिकडं, चिकनचं बी हाय आणि माशाच बी हाय जुनी बी हाय. हम्म, दोन्ही बी दुकान चालवतोय आणि परवाच जागा घेऊन घरा‌ तेन बांधल्यात. एक वर्ष, दीड वर्ष झालं वडील वारलेत आम च एक वर्ष, दिड वर्ष झालं वडील वारून बी वर्ष झालं. ते वर्षाच्या आत लग्न करायंच तेन होत म्हणून, गडबडीने जरा
हा, हा. हा, हा. आम्ही पण कसं महिन्यातन म्हणजे असतोयच सांगलीला. पंधरा दिवसातन तरी असतोयच म्हणजे, असं म्हणजे जातोयच वरचेवर कारण, कसा मुलगा, मुलगी सगळी तिकडच नातवंड तिकडच आहेत, त्यामुळ
जातोयच, हा मुलगी पण तिथंच दिल्या सांगलीतच दिल्या.
हं, हं, ते चांगलंय मग दोन्ही एकाच जागी.
होय, दोन्ही एकत्रच असं. त्यामुळं जातोय आपलं, वरचेवर, वरचेवर असतंय आमचं.
हा, हा.
स्कूल मध्ये की नाई, दोन दिवस त्यांनी परत दोन, दोन तास थांबवून घेतलं.
हा, हा.
आणि तिसऱ्या दिवशी की, परत तीन तास नाय, नाय पहिलं दोन दिवस एक, एक तास थांबवून घेतलं. आणि दोन दिवस परत दोन-दोन तास थांबवून घेतले आणि असं हे चार पाच दिवस गेल्यानंतर त्यांनी, रेग्युलर त्यांच स्कूल सुरू केलं. साडेनऊ ते साडे बारा.
हा, हा, आता पुढच्या वर्ष नाही मुलगीला आमच्या आमचे म्हणजे प्रायव्हेटला नाही, सरकारमध्येच घालणार ये शाळेला. तिथं काय दहा ते पाच पर्यंत असत्या शाळा, त्यांचं काय टेन्शन नाही मग.
नाय, नाय, त्या शाळात सुद्धा चांगला अभ्यास घेत्यात, आता कसं सगळं स्ट्रिक्ट आलंय की नाही त्यामुळं म्हणजे, सगळे
सरकारच म्हणून सरकारच नाही तर आप आपण जरा लक्ष दिलं, त्याने बी चांगला शिकवत्या दोन्हीकडं झाल की नाही व्यवस्थित शिकत्यात मुलं, एक, एक दिवस सरकार नाही म्हणत्यात, आम्ही तुझ्या लक्ष दिलं जरा क्लासला तेनं घातलं
हा आणि कसं ए संध्याकाळी रोज आपण रोज काय झालय ते अभ्यास घ्यायचा, शिवाय आता दुसऱ्या दिवशी ती
ती मुलगी माझी लहान आहे की नी सगळं म्हणते आता तरी बी पाच वर्ष आहे की नाही तरी बी संडे मनडे सगळं म्हणते परत तर जानेवारी, फेब्रुवारी, चैत्र, वैशाख आणि आठवड्याचे वार सांगते सगळं. ए बी सी डी बोलतया आम्ही लिहून दिले म्हणजे हाय असं बघून लिवहते आता.
हा हा हा हा.
हा, अंगणवाडीतच शिकल्या तेवढं.
हा, हा, हा, हो आणि कसं आहे माहित आहे का? शाळेत शिकवत्यात का नाई त्याच्या अगोदर आदल्या दिवशी आपण घरात दुसऱ्या दिवशी शाळेत काय शिकवणार आहेत ते अभ्यास जरा घ्यायचा. म्हणजे कस शाळेत त्यांना हे आपल्याला झालंय बाबा हे येत
तिझं जसं झालंय सांगा ती का सगळं झालं असत ते का पूर्ण मी एक महिना माहेरला गेलती की आता ऑपरेशनपन झालत म्हणून. त्याच्यामुळे थोडं इकडं, तिकडे विसरलंय जरा म्हणजे मॅडम म्हटली मला महिनाभर गेले अस म्हणता जरा विसरलं, तु बी घे आणि आम्ही बी घेतो अभ्यास जरा मग परत येईल म्हणत बरोबर, तस मग आता घेतो संध्याकाळी तासभर तरी हे की नाही दहा ते अकरा पर्यंत आम्ही जागच असतो बारापर्यंत एक तास भर आम्ही लिहून दिलेलं आपल्या आपण लिवहत्या बघून, बघून आणि वाचत, वाचत लिवायला सांगतो तसच काय लिवहल तर
येता जाता पण त्यांना प्रश्न विचारायचे घरात सुद्धा?
हम्म.
आई उभी आहे की नाही मग ते दोनचा पाडा म्हण मग ते मग चार अन चार किती? चारातन दोन गेल्यावर किती? असं बोल, बोलत सुद्धा आपण काम करत, करत सुद्धा विचारायचं.
होय, तिचेे लक्षात राहते पप्रीती हुशार आहे जरा आमची जिकडे डोकं हलका आहे तिचं. काय बी जर सांगल की नाही विसरत नाही लगेच लक्ष्यात ठेवत्या
नाही तेच महत्त्वाचं आहे कारण हेच वय कसं असतंय त्यांच काही पण सांगितलं तर त्यांच्या डोक्यात असं फिट्ट बसतंय ते.
होय.
विसरत नाहीत आणि कसं करायच पाड्यांचे वगैरे तकते, बाराखड्याचे तकते जरा
तकते गिरवायचं असतंय म्हाईताय अ आ ई चं ए बी सी डी चं. अ मुळा अक्षर सगळ्याचं ते ते हे आणल्यात पुस्तकच आणलय मी त्याच्यामध्ये कसं
तुम्हाला काय सांगतोय ते तखते असत्यात का नाही ते भिंतीवर लावून ठेवायचे.
हा हा.
म्हणजे ते येता जाता बघून ते पाडे पाठ करत्यात.
हम्म, हम्म.
आसं म्हणजे हे करायचं पाडे पण महत्वाचे पाठ व्हायला पाहिजेत.
होय म्हत्त्वाचं हाय की.
हा.
म ता ह्या एक वर्ष थोडं, थोडं म्हणजे कसं शिकील तसं जवढं तीच्या लक्षात राहील तेवढं शिकवायचं म पुढच्या वर्षी कसं पहिलीला जात्या मग त्या वर्षीपासनं कसं जरा जास्त राऊन थोडं थोडं जास्त घेतलं कनी काय वाटत नाय.
हो हो हो हो हो.
ते एक हे कसं जरा काय तर अ आ ई हे जे घेतात पहिलीला ते जरा शीक वायचं
हा हा हा, आणि कसं माहितीय काय शाळेत आता दुसऱ्या दिवशी त्यो जर धडा घेणार असतील तर त्यो आदल्या दिवशी आपण त्याज्या डं वाचून घ्यायचं.
ह ह
त्याला काय समजलय काय विचारायचं. म ते आपण जरा समजावून सांगायचं. म्हणजे ते दुस सऱ्या दिवशी ते शाळेत गुरुजी शिकवत्यात, सर शिकवत्यात कनाय तेव्हा तिला ते पटकन लक्षात येतय म ते डोक्यात फिट्टच बसतय.
होय. बरोबर हाय की,
आचानक शाळेत जर, शिकवायला गेलं तर ते म हे होत नाय. तर आपण, ही तुम्ही पद्धत आ म्हणजे माझ्याकडून घ्या. म्हजे शिकून म्हणजे, ते आदल्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी शिकवणार, ते आदल्या दिवशी आपण घ्यायचं ते म्हणजे ते दुसऱ्या दिवशी अ तेज अ चांगलचं
आता आमच्या बहीणीचा मुलगा हाय कनय, प्रायव्हेटला जातोय सोडा शाळेला, तर आता गेल्या पहिलीला पार सत्तर टक्के मार्क घेतलेला त्यानं आता तर गेल्या वर्षी ऐंशी टक्के घे घेतलेला. आणि ह्या वर्षी पंच्याहत्तर काय तर नाय सत्तरवर पाच घेतलाय पंचावन्न चांगलं घेतोय. मार्क पोर पोर हुशार हाईत तिकडची म्हणजे बहीणीची पण पोरं हुशार हाईत.
हा हा हा हा. न्हाई, आता तुम्हाला सांगू शिक्षणाशिवाय काही नाही.
होय. शी
शिक्षण म्हत्त्वाचं हाय बघा.
सगळं नसत चालतय त्यामुळ शिक्षण चांगलं असलं कनी, सगळी कुठं बी गेलं तर त्याच्याच अडचण येतय.
होय पहिलं किती तुमचं शिक्षण, तुम्हाला काय अनुभव हाय. ते पहिलं विचारत्यात बघा.
होय.
त्याशिवाय म्हणजे पुढं काही हेच नाही. आता धंदा धंदा म्हटलात तर धंदा राबलं तर धंदा हाय.
होय. आपल व्यवसाय ते कशाला ऐकत नाय, सोडा तर केलं तर आपुण
केलं तर हाय न, उद्या आजारी पडलं. कुठं काय झालं तर, असं होतंय न
हा हा
नाय असं त्यामुंळ कस, आपलं आपलं शिक्षण कधी पण आपल्या हात तात असले
आमच भावाच बी शिक्षण भरपूर झालय. पंधरावी झालं त्याची बी मिलेट्रीमध्ये भरती सगळ केल्यालत परत, हाव कबड्डी खेळत होता. हरीयाणला जाऊन पहिला नंबर आणलाय.